हॅलो हा जाऊन जात एक रेषेबी झाल तुसे कुठले रेी आहे का तुच्याकडं
हम्म तुम्ही सांगा आता तुमच्याकडची
ह रेसिपी असे मी काही जास्त हे करतय मी माझ छंद छंद विषय सांगते तुम्हाला अस हा मेहनात असं लोकप्रियचे असे तोरण रुमाल पुन्हा अ हे म्हणजे ड सा ब पूण दकोतात नानवररिला
हा हा हा
ते सगळं वस्तू बनवते शिवणकाम शिवणकाम करते म्हणे आपले कपडे कपडे पिशव्या बिशव्या असं वेगवेगळ्या गोत्या लहान मुलांचे छोटे कपडे असं
म्हणजे क्रिएटिव्हट
हा ते हा तेव तेवळ्याचे दागिने अस असं बनवते हम्म हलव्याचे हलव्याच्या जागेने असं बनवत
हा म्हणजे तुमच्या हातात कला आहे एवण काहीतरी करत राहता तुम्ही
हा करत राहतेे असं ते नोकरीच असं बरेच प्रकारच करत करत राहते वेगवेग वेगवेगळे असे ऑर्डर असतील जसं
ह माझ पण माझं पण फॅशन डिझाइनिंग झालेलं आहे मी पण मशीन मशीनचा यूज करते पण सध्या मशीन म मुलांमुळे बंदच केलेलं आणि आता सध्या तर मुलांमुळे जॉबी नाही करतात ते वेल एज्युकेटेड डीएड एम ए झालंय माझं पण घरीच आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे पण सध्या घरीच मुलांमुळे नाही कुठं झाल
कुठल्या विषयाातून केले ते तुम्ही
ह पस् ग्रुएटड बीड म ए झालंय माझ हो एम ए पण झा बीएड बीएड पण झालेलं आहे आणि माझं एव्हन फॅशन डिझाइनिंग पण झालेलं आहे
अ अरे चांगलं
थ चाल आहे मला
हो का परत मग ट्राय करायचं जॉबला परत नंतर मुलं मोठ झाल्या
नाही हो काही नाही पोरांना सगळ बघून आता पोर एक मुलगा माझा तीनच वर्षाचा आहे मुलगी माझे सात सात आठ वर्षाची ते दोन्ही गोष्टी बघून नाही मॅनेजर आणि त्यात परत सासून सासरे
हा ते पण आहेच म्हणून ते जबाबदारी असतय तस
जबाबदाऱ्या खूप वाढून जातात करायला नाही जॉब पण नाही नवं असं लगेच मिळेल ब असं असं वाटत की पाच सहा हजार मध्ये काय करायचं इंग्लिश मिीडियम ला जाऊन काय करायचं त्यापेक्षा आपण जेवढे शिक्षणामध्ये घातलं त्यापेक्षा पोरांकडे दिलेल लक्ष दिलेल परवडेल
हो ते पण आहे बरोबर नोकरीच काय आताच आहे माझ बोल बीए बीए मला पण डी एड व्हायच खूप इच्छा होती. डीड पण मला तेव्हा ऍडमिशन नाही भेटलं ते नियम हे झाले
माझं चौदा पंधरा मध्ये डीएड झालं होत
हो का हम्म तुमचं तुम्ही लेट आहे आता माझ्यापेक्षा वीस वर्षांनी मला त हा ह आहे ंतर ते मी नंतर लग्नानंतर मी बी ए झाले कोरोना असं लहान मोठे मुलगे माझे सहा महिने जास्त तेव्हा तेवसाठी कर शले ह् घरी बसून मात येश नाहीच एश नाहीच क हो काम
बावीस तेवीस वर्ष
उशिरा झाले माझ सतरा वर्षच गेलं एक हम् गावाकडे दिस असतय काय काही नंतर कितीत नाही अस जरा खूप पहिलं कुठं जा पहिलं कुठे कोण विचारू हो
द हो मॅच्युरिटी पाहिजे नाही नाही मॅच्युरिटी पाहिजे लग्न हो आ च्या पोरीत एवढ्या मॅच्युर काय माहिती का यांना सासवा म्हणा किंवा मला कोणीच काही शिकवायची गरज पडत नाही किं मुलां कसं सांभायची सांगाय ही गरज पडत नाही मी स्वतः माझी बावीस वर्षाचीअसून सूध्दा कोणत्या दुशी गोष्टी कळत नव्हत्या. काहीच नव्हते फक्त. शिक्षण सुटलं. शिक्षण सुटलं. सतरावी झाली एम. ए. एम. ए झाल आणि लगेच लग्न केलं. काहीच नव्हत येत. काहीच येत नव्हतं आत्ताच येतय पण मग तेव्हा आताच्या पोरींनी कमीत-कमी सव्वीस ते सत्तावीस वर्षात लग्न चिडून गेल्या नाहीं का ताई.
हो. त्यांना सांगावं लागत नाही काय ते तेच ते निर्णय घेत तात काय करायचं. काय नाही. उलट आपल्याला एड्यात काढतील तुम्ही असं
मुलं कस सांभाळायची. मुलं कसे घडवायची. सासु त्यांना बोलून जाऊ शक शकत नाही की तू हे कसं काय केलं असं.
काहीच नाही त्यांचे-त्यांचे निर्णय ते लग्नापासून सगळे त्यांचे स्वतःचे निर्णय असतात सगळे. असं आपल्याला तेव्हा काय विचरत नवतं आपल्याला काय. नुसतं अ घर. घरातले म्हणतातना. लग्न करायचंय म्हणून लग्न करायचं. असं आपलं होत असं आहे.
त्याच्यातलं काहीच नाही. आत्ता पोरींना ना सगळं कळतं. काय खाऊ घालायचं. पोरांना किती. ती खाऊ घालायचं. काय क्वांटिटी मध्ये घालायचं. किंवा मग काय पाहिजे. काय नाही. आता मला सेकंड बेबीच्या वेळसची गोष्ट आठवते.
तेच नाही आता मी माझ्या मुलींचे विचार बघते. म्हनते मला ह्या वयात काय कळत नाही ते आता मला शिकवतात सगळं.
मग तेच सांगते. ना म्हणून वयावर आपण म्हणतो बर लवकर लग्न. लग्न होत पण वयावर ना. सगळ्या गोष्टी आपल्या मनातात. एका महिन्यात झालं लग्न. झालं लग्न. झाली पोर. झाली पोर.
घर संसार झाला. परत पोर हुत्याला ना त्यांना घडवत राहा. ते करा आपल्या इच्छा सगळ्या दबल्या ते तर आहेच. शेवटी गेले येतो निर्णय असं हाय काय. हम्म.
आला आमचा आता. ह आत्ता तो आला.
हो का अच्छा. हेच्यात टाकलंय का तुला.
हा नर्सरीलाच हाय तो आता.
हा इंग्लिश मिडियम टाकणार आहे.
हा इंग्लिशलाच इंग्लिश मिडियमलाच आहे. मुलगी माझी जी हेला हाय बॉसस्टँडला आहे.
होय का तुमच कस झालंय. इंग्लिश मधून झाले का मराठी.
माझं इंग्लिश मराठी दोघच झालेय नाहीं आहे म्हटल्यावर. सेमी टाईपच झालय. आमच आणि आमचं गावाकडे ही शिक्षण झालंय ना.
हां तेच की गावाकडं मी तुमचं, मराठीतून झालं अस् ना शिक्षण.
पण मंग बी एड एम ए करताना आपल्याला इंग्लिश वगैरे होतंच. त्या विष
हां ब अब आंबे म तुम्ही कुठे गेल
माझं, मी धुळे जिल्हा.
होय तिकडेच येल, अच्छा. तुम्ही आंस् त म्हणजे घरात बोलला नाही का? मला
हो ठरलेलं जातं कराय च बंद करू. तू कर, करायला कोण नाही म्हणतंय? पण मंग सगळ्या गोष्टी मॅनेज करून कर. आमाला बी आहेत म हे आस नाही श् नही श कि त आणि मेन म्हणजे जॉब करायचं म्हटल्यावर ना काई जॉब पण मनासारखा मिळायला पाहिजे, मनासारखं म्हणजे निदान नि आपण त्याला तेवढा पल्या क्वालिफिकेशन ला कि नंदन पंधरा वीस हजाराचं तरी मिळाल पाहिजे. चार पाच हजारासाठी आपण इंग्लिश मिडियम मध्ये जायचं सात आठ हजारासाठी पोरांची बी आभ करायची स्वतःची बी करायची त्यापेक्षा जॉब मिळायला पाहिजे आप
हो ते जौंदे, आं जौंद घरी जाऊ पण भरपूर कर कायच अस् आपल्याला, करायचं बत होतं. माझं पण तेच जालं नाय-नायज भा जायज त मग मी घरीच आपलं तवन क्लास च जेवडं मातार पाईन तेवढं मी करत राहते म म्हणजे कुठं ना कुठं असो बसण्यापेक्षा काहीतरी करतय ह्याज आणि मुलाना-मुलांना शिक्षण व्यवस्त दिल्या बर झालं. घर सांभाळून मुलं बघून. जेवढं करता येईल तेवढं करायचं.
करायचं.
हम्मम माझं तसच चाललेल असत. मग मला वेळच नसतो ओ. कामं करत-करतच आपल. सगळी कामं चाललेले असतात माझी. हा. मग ते. आता अजून पण माझ्या आ गोधड्या काम आहे. तसे चार गोधड्या पडल्यात शिवायच्या अस एक स्वेटर विनायला. आता परत आता मोठ्या मुलीच डोहाळजेवणच. या महिन्यात कार्यक्रम आहेत. त्याचच काय करायच. तयारी सगळी तर म्हणलं.
तुमच्या वयाची त माझ सासूबाई हाईत!
हो का. ह न ह. पन त्या शेतातल काम. पण असत. ते तर मी गावावर आले असते. हे करून गावाकड सगळ्यात हा.
अरे बापरे. सगळ्या गोष्टी मॅनेज करता म्हटल्यावर खूप.
हा करावेच लागतात ना ते. आ घरात असतो. दुसरा मोठ कोण नाही आहे ना. मीच आहे ते म बघ बघावं लागत सगळी कडे. हम्म आता हे. पण मला माहीत नव्हतं कामाचं काय. तर त्यात. हेच आपलं. हे पण मी पहिल्यांदाच घेतलं होत.
हा. हा. हा. हा. ह हा.
जमतय का म्हणलं बघाव. म्हणून मी आपलं ते घेतलं ते मागडे गावाकडे झालत मला ते पण गावाला गॅस मिळत नव्हता. कोण करत बसायला कोणा अता हा इकडे गेल्यानंतर करेन म्हणलं काम करत करत जरा.
छानच ये ए छंद लागतो छंद राहिला मग करता येत छंद नस ला मग का सगळ्याच गो
हा ना म्हणजे आपल्याला पण समजायला पाहिजे ना काय काय नाही बाबा एवढे लोक येत्यात. काय म्हणजे वेगळे असतात तर म्हणजे बघायला काय हरकत आहे करून म्हणतात. म्हणून मी ते मी घेतलेला होता. फॉर्म भरला होता.
ह ह.
ते आला आला टास्क अता म्हणलं तर ते चार पाच दिवसांपू म तुम्हाला काय कराव. बोलायचं नाही काय कुणावर काय बोलाव? कुणाला फोन कराव ते समजत नव्हत म्हणून म
चालेल छान आहे उदट परत.
हो हो चालेल चालेल.
माझा कॉल मी थोड्या वेळात करेन बघ तु मला मी.
हा हा मेसेज टाका अगोदर हो हो चालेल ठीक आहे. ह..